हॅलो, मी सकाळी उठ उठलेलो, सकाळी उठलो, जिम्मीला फिरवाई घेऊन गेलो, जिम्मीला फिरवून घेऊन आलो. मग येऊन बसलो, मग जरा अभ्यास केलो, मग आंघोळ घातलो, म नाष्ट सॅटिन केलो नास
चला मग, थोड्या निवांत गप्पा मारुया थांब, कधी कधी मला वाटते की आयुष्यात खूप वेगळ आहे
झोपलेलो मग आता उठले. मग प्रॅक्टिसला जाणार तर आणि कॅन्सल झालं दुपारी मी पुरण पोळी, भात, आमटी, भाजी तेन जेवलेलो. मग सकाळी नाष्टामध्ये पोहे, भज्जी चटणी तेन खाल्लेलो. म्हणे आता रात्री पनीर पनीर खाणार आहे. आमच्या घरात काल अंबानी आलंत हा अंबानी पाच बॅग पैसे देऊन गेलाय, मग ते संजय घोडातला आवडा आवड त्यांनी म्हणून संजयघोडत मला तिजोरी भर पैसे देऊन गेलाय, तिजो तिजोरीवर तिजोऱ्या माझ्या माग ठेवल्यात मी अगं काय सांगाली ते पाऊस आलत की नाही हो चालत मग ते मी खिडकीतच बसलेलो आणि मी फक्त कुणाला फोन ये एकच फोन लावलो पाऊस पणं थांबला सगळ्यांना कळालकी की आ ताई आभाळ, किती आभाळ बोलाला म्हण सगळ्याला कळाल म्ह सगळे जण गबसलेत ते पहिल्या पासून माहित नसत ना मग काय झालं अस
रंजक वाटते प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं स्वप्न असतं, कोणाला इंजिनियर व्हायचं असतं तर कोणाला व्यवसाय करायचा असतो कशाला कोणाला परदेशात जायच असत तर कोणाला स्वतःची काहीतरी मोठी उभी करण्याची असते पण सुरुवात मात मात्र सगळ्यांशी छोटीच असते एक छोट पाऊल, एक छोटा निर्णय आणि तिथून प्रवास सुरू होतो. आणखी एक गोष्ट, आपण अनेकदा भविष्याची
प्रवास सुरू झाले की नाही म त्या प्रवास वय मला पण प्रवास खूप आवडतो.
माझी जागा आहे ओ मी तुम्हाला कायसांगतो माहित आहे का हो मला आवडत आपण एक प्लॅन करुया कुठतं रामलिंगला जायचा करूया हा बर लांब जाऊया गोव्याला जाउया चल येतोस काय? मी तिकीट बुक करतो, जाऊया थोड्या दिवसात. जाऊया, जरा पाच सहा दिवस फिरूया रिलॅक्स होऊया हा आणि मग येऊया.
हं होय आपण सगळेजण फिरूया, खाऊया खेळूया आणि परत येऊ्या लई मज्जायेईल आपल्याला ना?
वय वय जाऊया लवकरच जाऊया सगळेजण मिळून जाऊया प्लॅन करूया नि जाऊया.
पुढच्या महिन्यात जाऊया आपण.
हे नाही पुढच्या वेळी आमी बालाजीला जाणार आहे रे वेळ नाही आम्हाला म्हण
म मोंढीस चेंबूरला जाऊया की आपण.
हा डिसेंबर. मग तेच. हा तसच रे, मी माझ्या फॅमिली सोबत जाईन मी तुझ्यासोबत कशाला जाईन सांग?
म मी माझ्या फॅमिली सोबत आहे तू आमच्या फॅमिलीधी कुठून आलीस पळत इतन.
तेच ते मी माझ्या फॅमिलीमध्येध जाणार आहे.
मग आपण एकच बस कराय की तुम्ही बसच्या या साईड ला आम्ही बसच्या या साईडला.
हा चालेल.
आप हा आणि बसचे पूर्ण पैसे तुम्ही द्याल ओके?
हा चालतेय की.
तुमी बसच सगळे पैसे देताना एकटा?
हो हो.
म आम्हाला काय द्यावं लागेल नाही ना?
नाही, असं काही नाही आम्ही भरतो की सगळं.
हा खाण्यापिण्याच, खेळण्याच म तीथ फुटबॉल म आणि आपण फिरण्या बिरण्याच सगळं पैसे तुम्ही बघा हा.
हा हा चालतंय.
आणि मी तुला फक्त एक चॉकलेट आणून देतो गिफ्टच्या बद्दल.
नाही काय गरज नाही त्याची पण.
देतो देतो असून दे की एक एक रुपये चॉकलेट आओ एक रुपयेच चॉकलेट आहे एवढं काय त्यात? तुम्ही माझ्या वर लय आभार व्यक्त केलाय.
चांगला आहेसाओ तुम्ही माझं सगळं पैसे जाला मले गरीब आहेहो म्हणून माझं जरा
तसणाले जरा विचारू या कुठे फिरायला नाही बिझी आहे या स् कॉल म्हण
जाऊया किवो कुठं फिराय जाऊया. ते गोवा लांब होतय ओ, मग त तुमचं बजेटलय जास्त होतय. आपण, आणि प आणि लांब जाऊया की, कोलकत्याला जाऊया का आपण?
कसं पण कुठे पण जाऊया.
कुट्टपिण म्हणजे आपण स्वर्गला जाऊया की नर्क मधी, नाही तरर स्वर्ग मधी.
व्हय जाऊया जाऊया. हा कुठे?
हॅलो
हा बोला की.
ते मावशीच मायताय का मावशी?
हम्म.
ती मावशी आणि आलती म्हणाल ती माझ्या पोरग्याला शिकवा म्हणून.
मग काय म्हटलं, काय बोलला काय?
नाही नाही, मीन डायरेक्ट नाहीच म्हटल होते, माझ्याकडे का मला काय जमत नाही मावशीचं. काशी कारण मावशी फी भरत नाही लवकर.
म्हणते माया पोरग्याला शिकवा आम्ही फी भरतो नंतर नंतर आणि नंतर नंतर मला शेट घेत पैसे नसत ते तवा पण पि देत नाही मला आणि त्यांचं त्याच पोरगायना मला चिडवतो सर रोज एकाच शर्ट घालत्यात म्हणून.
हो उपर नाही आहेपर हा
त्यांचा पोरगा पण त्यांचा पोरगा पण मला चिडवते सर तुम्ही एकच शर्ट रोज घालताय आणि ते मावशीला सांगितलं की नाही मावशी तुमचा पोरगा मला चिडू ते रोज तुम्ही एकच शर्ट घालताय. तुम्ही मला फी द्या म्हणजे मी रोज दुसर दुसर नवेन नवीन शर घालीन. म मावशी का म्हणत्या नाही मला परवा आता उद्यापासून चिडवत नाही खरं य म्हणत नाही मी आता फी देतो.
बघ की.
चांगली नाहीय ती मावशी लई लई ह्य करते मला.
मण मावशीचा आज फोन आलता, मी म्हटलो मावशी नावा मि काय येणार नाही.
तेच ना, लय माहित.
तू आय पी एल बघतीस का ग तू, आय पी एल बघतीस?
म्हणून जरा विचारुया म्हटलं काय विषय काय? हा
तीस तु?
आय पी एल नाय बाबा, एवढा इंटरेस्ट नाय मला, नाय बाबा.
तुझी फेवरेट टीम कोणसी? एम आय का तुझी फेवरेट टीम?
ए एम आय च्या लाडक्या एम आय नाहीे ऐ.
म आर सी बी आर सी तेच म्हणू ते विराट कोहलीचा चेला कुठ राहिला?
चेला नाय रे, चेली म्हन रे.
हा, चेली चेली.
हम्म.
आर सी बी ची चेली मॅडम.
तेच, तेच म्हणाले.
तुझं नाव काय आहे? माझं नाव विनय राजेश यादव आहे मी इ्यादी आठवी मध्ये शिकतो मी कटारे ह खंजिर इंडस्ट ्ट्रि नियर कटार्या हॉल येथे राहतो. हा
हॅलो एक काम करा आता फोन ठेवूया काय नंतर बोलूया.
नको, अहो थांबा के जरा एक दहा मिनिट थांबया की. आहो, आहो दहा मिनट थांबूया की. अहो माझ ऐका, माझ ऐका, आपण जरा सहा मिनिट झाले, सात मिनिट झाले अजून एक चार मिनिट बोला म्हणजे
ऐकऐक हे सगळं बोलायचं असतय आणि काय होणार नाही आपण ठेऊया फोन नंतर तुला करतो.
अओ आता बोलाय की आता आता आप आपण दोघं बोलाय घ्या की आप पण दोघ बोलुया की.
खरं मला बोलायचं नाही तर.
का खरं, मी बोलतो तुम्ही फक्त ऐका की?
नाही, राहतदे, या नंतर आपण करूया.
का खरं ऐका, मी बोलते ना तर ऐका म.
काय बोलणार तू मराठी?
काय तर बोलतो की मी.
थांब तोय भावल देतो त्या सोबत बोल मग.
नको नको कट करा, कट करा.
काय रे
काय नाही बघ जेवलास?
हे नाही अज अजून जेवायचा अजून संध्याकाळी करायचय
मग आअ अरे दुपारी जेवलास काय विचारलोय मी तुला.
बर बर अरे नाही रे जजून जेवढ्या रात्री तुझ जेवलास का नाहीस?
मी जेवलोय की.
ते ना इकडे ये की गेम खेळुया म.
अरे मला प्रॅक्टिस ला जायचं होतं.
प्रॅक्टिस ला प्रॅक्टिस ला काही जायच नसते घरात बस गप शहाना आहेस लयी.
मग मला मोबाईल आणून दे मी पण गेम खेळणार.
मला मोबाईल अरे चौघांला देऊ नकोस नाही तर फोन कट होतय आपोआप. मला पण गेम खेळायचा आता.
काय रे शाभ्या काय करायलायस? हॅलो.
अ अरे भाई मराठी मध्ये बोलांचाय.
आ म मराठीमध्ये बोलालोय की.
प्युअर प्युअर मराठी मधे बोलाय लागल्या. मग ठीक आहे आपण कट करूया फोन ओके.
हा मग कट कर तिकडनं कट कर.
हा ओके कट करू का कट करू का?
हा कट कर.